हॅलो हॅलो हा म्हणजे असं दहा मिनिटं बोलायचं असतं काय.
हा, हा होय
आता आता मग कोण कोणते टॅक्स येते आता काय हेच येते
ट्रान्स्क्रिप्शनच येतय व्हॅलिडेशनचं येतय
तेच झाला कि तुमचा मम्मी पप्पा.
कामाला गेल्यात बाजारात गेल्यात बघा
हा शुक्रवार सुट्टी नसत्या मग.
नाही जाऊन आलेत की सकाळी हम.
तेच म्हंटलं जरासं विचारूया काय ते
हा, हा मग काय करणारायसा
मग काही नाही आता चाललोय ते भाभीच्यात सीआरपी येणार आहे
ह, हा
ते आध आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन बोलवलेत.
हा.
हम्म मग म्हणलं. ते काय केवायसी करायची आहे गटाची
हम्म.
ह आणि मग तेच म्हण म्हणले जाता, जाता विचारूया तिला आणि मग जाऊया पुढं
ह, ह
ते कस सारखं पण यायला होत नाही म्हणून म्हटलं हे करूया.
चहातेन पिला का नही
चहा तेन झालं की. तुझं झालं का नाही चहा वगैरे घरात, घरात एकटीच हायास का काय
हो एकटीच आहे
होय झोपलेलीस का दुपारी?
होय झोपून उठलोय. झोपून उठलो, चहा करून पिलो. आता जरा जेवलो भूक लागलेली.
हा हा हा हा.
हम्म.
तेच आणूनल्या
तुमचं स्वयंपाक वगैरे
हा श्वमपाक आता आज थोड्या थी वेळानी करायचा. येती येईल तेवढं करतोय असं काही नाही सोड सगळं तरी पण करतोय भाकरी, चपात ते वगैरे
होय तेवढंच करायचं जरा हळूहळू हाताचा व्यायाम पण होतोय.
होय पण ह्यो हात जरा चालू झाल्याशिवाय पण काई नई ग. काय
होय नाही जरा व्यायाम ठेवा की त्याला कंटिन्यू.
होय हाय की व्यायाम हाय.
हम्म.
खाय एक एकदा लई मन नाराज होते काहीच करू वाटत नाही असं एवढं टेन्शन येते.
होय नाही डोक्यात तर घ्यायचीच नाही कशाच टेन्शन फक्त म्हणजे पुढं जे हाय तेच बघायचं आपण कशाला वेगळं काहीतरी विचार करत बसायचं.
ते ना म्हणजे आपल्यावरच कशी वेळ आली बघ. कि कसलं भारी चाललेलं सगळं आणि हेच असं होतं काय? दुसरं काय नाय वाटत.
कनई सगळ्याच म्हणून तुम्ही म्हणजे अजून तुम्हाला बरं वाट ना.
होय. आणि त्यातन बाहेर पड यला आतातरी पण किती प्रयत्न करायचं होईनाच झालं इथं काय करायचं. घरात पण जरा व्यवस्थित लागते गं म्हणजे घरातली पण जरा व्यवस्थित लागत्यात ना. हम्म त्याच्यामुळं जरा
तावरण पण लागतय तर मग बरे वाटते.
तेच की घरात पण म ते जरा असं हे करायला लागलेत परक्या वानी म ते नकोच वाटते ना आणि प्रत्ये त्येकाला हेच कुठं सांगत बसतेस आपल्या घरातलं.
हां.
तसंच ते एखादा ऐकून घेते एखादा घेत नाही.
घेत नाही होय.
हम्म त्याच्यामुळं काय बोलायचं नाय हाय म्हणे चांगलं अन जायचं.
हम्म.
हेच करत बसते म्हणून तर आपलं काही तर घरात बसून म्हणून आपलं करूया म्हणलं. असं आहे म्हणून तुझ्या मागे लागलेले सारखं.
हम्म नाही करा करा. ह्याजा पेमेंट पण येतय आणि तुमचा जरा वेळ पण जातोय.
तेच कि म्हणून म्हंटलं म्हणून मला वाटलं आता तू रागवतेस का काय असं मला वाटलेलं.
नाय-नाय मी कशाला काय रागू.
तेच की म्हणजे सारखं हेनी पिड्या लागल्यात अस तसं वगैरे तुला काय वाटलं तर.
कालपासनं म्हणजे तुम्हीच कॉल करालता की नाय म्हणून मी तुम्हाला सांगितलं की आज ते सादा कॉल करत जावा म्हटलं तुम्ही असं डायरेक्ट करणार पण तुमचाच कॉल वाया जाणार.
असं होते काय?
हम्म. डायरेक्ट केलं ना, की फक्त एक रिंग वाज त्या पण फोन आलाय ते कळत नाही.
म्हणजे कसं मी दुसऱ्यांना आता केलं क नई तर त्यांनी डायरेक् मला म्हणत्यात तुम्ही त्याच्यात ऍड आहे काय असं डायरेक्ट पलत्यात म तेव्हा काय म्हणायचं त्यांना? होय काय?
हा ग्रुपमध्ये मी हाय म्हणायचं फोन अ फ्रेंडच्या आणि मला टास्क का आलाय मला टास्क करायचाय, मग तुम म्हणजे मी तुमच्यासंग बोलू काय विचारायचं.
हा हा तसं, विचारायचं म्हणजे.
हा हा. त्यांना जर वेळ असला तर सांगतील की हाय मला वेळ किंवा फोन लावा किंवा नसला तर नंतर मग लावा म्हणून सांगतील किंवा नाही मला बोलायचं.
हा हा हा हा. मग मी काल काय केलंत एका अननोन नंबरवर कॉल केलता तसा साधा आणि त्यांनी मला विचारलेत ना हाय काय म्हणून.
हम्म.
हो. मी होय म्हटलं त्यांना आणि मग म्हणजे होय करायचंय तुम्ही मला बोलू शकता का, त्यांनी म्हणलीत नाही दुपार नंतर करा कॉल म्हणली.
हा हा मग दुपारनंतर लावून, बघा यायच.
मग तेव्हा बंद आला ग त्यांचा फोन असं झालं.
पहिला लावायचं साधा, मग म्हणायचं मग फ्री हायसा काय म्हणायचं. लावू काय फोन? लाव म्हणली तर लावायचं.
चालतंय, मग त्यांना हे समजतंय असं फोन लावलेलं?
हा समजतंय. फक्त ना ऍप ओपन असाय लागतंय. हा ऍप ओपन असायला लागतंय आणि नेट चालू ठेवायला लागतंय. म्हणजे मग त्यांना म्हणजे आपला कॉल आलंय असं कळतंय. नाही तर मग ऍपच्या बाहेर असलं ना तर, पहिला एक रिंगात.
मग असं केलं तर चालणार नाही. आपली मैत्रि-मैत्रिणीला सांगायचं तिला हे ऍप ऍप घ्यायला लावायचं आणि आप पण कॉल करून बोल तेव्हा चालतेत.
चालतंय की. फक्त पुढच म्हणजे जेज्या संग बोलणार आहे ना त्या त्याच्याकड ऍप असला पाहिजे आणि ऍपमध्ये प्रोफाईल टास्क पूर्ण पाहिजे. तर, मग कॉल लागतो ज्यांना हम्म.
मग चालतंय बघतो मग.
नाहीतर मग नाही लागत.
नाही. चाले असतील की दहा मिनट. ठेवू काय?
आता, पाच मिनट.
होय अरे बापरे. आता मला बोलत पण जाता येत नाही, का नाहीतर गेलं असत.
होय होय. नाही थांबा अजून एक दोन तीन मिनिटं थांबा.
हा चालते. ते दिसतंय का समोर दिसतंय? थांबा बघतो. हॅलो हॅलो. ते दिसना ग म्हणजे ते दहा मिनिटच दिसते समोर नाही दिसना त्याच्यावर.
नाही मला दिसायला लागलंय की हिकडं.
हा हा. मग मला ते आपण कॉल लावले तेच दिसते. हा हा हा हा हाय हाय. हाय हाय दिसलं की दिसलं. आत्ता सहा मिनटं झाल्यात नुसता.
हम्म.
मग आता प्रत्येकाला असं फोन करून असं दहा दहा मिनिटं बोलाय पाहिजे होय नाही?
होय.
असे लई असत्यात कॉलिंग करायला.
होय भरपूर असत्यात.
होय?
आपल्याला तीस कॉल आलेला असतोय, पण आपण एकाच व्यक्तीला तीस कॉल नाही, एका व्यक्तीला पाच वेळा लावू शकतोय.
होय?
हम्म, मग अजून बाकी चार पाच व्यक्तींना लावायचं.
हा हा चालतंय की, मग त्याच असं मिनिट असत्यात का त्याच पण? मिनिट पण असत्यात काय? सेकंद मिनिट वगैरे?
हॅलो.
हॅलो. त्याच सेकंद मिनिट वगैरे असतंय काय?
होय असतंय की.
हा हा हा हा.
आता तुमच दहा मिनट झालं ना, की त्याच्यावर सेकंद दाखवतंय. म्हणजे कित किती सेकंद आपण बोललोय ते दाखवतंय.
होय काय?
हा.
चालतंय की मग. तेच म्हणुनच म्हटलं वि जाता जाता ते पण होतंय हे पण होतंय म्हणून मी आलोय इकडं. मी म्हटलं आता झोपलेय का काय कोणास ठाव, उटल्या का नाही असं काय काय.
नाही नाही एवढ्या उशीर नाही झोपत.
तेच की.
तरी पण कनई जरी कुणाला फोन जरी करणार असला तरी आधी साधा कॉल करा. मग साधा कॉल करून विचारा, मग लावा. नाहीतर मग कसं तुमचाचं कॉल वेस्ट जाणार आणि मग त्याचे पैसे बी नाही येत.
असं होतय व्हय, मग नको बाई उद्या व्यवस्थित करतो मी.
हा आणि सकाळी मी लावलेला आणि उचलला पण. पण बहुतेक तुम्हाला कळाल नाही मी इकडं हॅलो हॅलो करालतो.
हा हा हा हा.
मग तुम्ही नाही बोलला काय. म्हणून मग मला वाटलं मग चुकून काय फोन लागला का काय म्हणलं तुमच्याकडनं.
होय.
म्हणून मग मीच कट केला.
लागला असेल चुकून लागलं असेल. म्हणजे मी ते सारखं त्यातच जाऊन बसालोय ग. म्हणजे मला माहित पण नाही ना नेमक कसं काय ते?
हा हा होय. माहीत नसल्यावर जरा घोळ होतय सोडा.
हा. असुदेत पहिल्यांदा काहीतरी चुकल दुसऱ्यांद बघूया.
हम्म.
तरी पण म्हणजे असं होतय ना आपल्याला असं. म्हणजे हे व्यवस्थित काम होतंय ना आपल्याला?
होय होतय की ह्याच्यात काय प्रॉब्लेम नाही. तुम्ही निवांत हळूहळू करा तरी पण चालतोय.
हं हं. म्हणजे मला ह्यानी काय म्हणालतीत उगच का तर करत बसलीस तर उगंच पैसे कट होतील आणि लॉसमध्ये जाईल आणि उगंच काय तर कामाला लावशील मला म्हणत्यात.
यामध्ये काही पैसे कट वगैरे होत नाहीत किंवा पैसे आपल्याला भरायला पण नाही लागतं. आपण जेवढं काम करतोय, तेवढं आपल्या कामाचे पैसे मिळत्यात आपल्याला.
हा हा हा.
हे काय फ्रॉड वगैरे नाहीये.
तेच कि ते मला मगाशी दुपारी बघालतीत गं तेनी मी काय करते ते. मग ते ट्रान्सलेट च कराल तो.
हां.
मग तवा त्यांनी ते मला म्हण म्हटले मी म्हणल काही नाही म्हटलं हे असं काही नाहीये. असं आहे मग मी काय? नाव वगैरे कुणाच? काय सांगितलं नाही? काय नाही? म्हणलं मैत्रिणीं दिलेले आहे, म्हणलं ते कराय लागलोय बघालोय म्हणल असंच बोलोय आता. हे काय? सांगत बसलो नाही. आणि मी सांगणार पण नाही. तू पण म्हणू नकोस. मी पण नाही म्हणत, तेच की नाव. तेच. तिला ग अमिताला वगैरे त्यांना पण काय? सांगितलं नाही कुणाचं? आहे काय? काय सांगितलं नाही.
नाही नका सांगू? तुमच तुम्ही करा की तेवढच.
होय तेच की‌ नाही सांगणार, काहीच सांगणार नाही. होय काय सांगणार नाही जेव्हा, काहीतरी होईल का नाही त्यावेेळेलाच सांगायचं.
हां.. चालतंय की,
हमं. तरी पण तुला प्रॉफिट वगैरे म्हणजे, असं तुला कधी बरं वाटलं हे सगळं केल्यामुळं.
मी स्टार्टिंगला ऍप घेतलेला तवा, म्हणजे मला साधंच असं व्याकरण तपासणीच आलतं.
मग त्यावेेळेस मी गेल्यावर मला किती सहाशे रुपये. काहीतरी आलते मग, म्हंटलं हा म्हणलं.
किती दिवस तू हे, केलेस हे.
मी भरपूर दिवस करतोय. भरपूर दिवस झालं करतोय, पण आता मध्ये टास्क नव्हते ना कुठले.
हा हां..
ते नव्हे म्हणजे तरी पण, आता किती वर्ष. ते झालं तू करा लागलीस, व्हय हां..
हम्म चालते. ठेवू मग दहा मिनिटं झालं हा.